हा काय म्हणत होता तुम्ही. आ शेती आमच्या आम्ही काकाला दिली हो.
अच्छा, काकांना दिलीय का?
हो, हो. हा त्यांना देऊ काही पैसे आणि काही आम्हाला समजा जेवढे काही पैसे होईल तेवढे.
सवाई
हो. कायच. जास्त नाही हो, आडीच एकर शेती आहे. भावाची आमच्या आता बारावी झाली. त्याने खूप मोठे दिवे लावलेत. दिवे लावलेत ओ खूपच भावांनी आमच्या.
किती, केवढा मोठा दिवा लावलायं.
आहो आता काय सांगू बारावीत झाले मस्त कॉप्या करून पास झाले. पण आता हे जी सी. ई. टी. ची एक्झाम असते बघा. त्याच्यात खूपच जरा दिवे लावले. घेतो.
अभ्यास काय केला नव्हता का तुम्ही? गाईडन्स भेटला नाही म्हणून तसं झालंय का.
आता काय आमचं? सगळं आमचंच आहे. गाईडन्स काय आम्हीच तरं शेवटं तेव्हा आम्ही गाईडन्स घेऊ शकतो. ब
ला सांगायचं कसं अभ्यास करायचं ते
आ काय सांगितलं होतं पण आता काय आता आम्ही झालो इकडे एका कोपऱ्याला ते झालं कोपय ना त्यामुं लक्ष काय त्याव्हा आई पप्पा शेतात जायचे भाऊ इकडे घरी राहून पोरीच्या घरी जायचे हम्म हो. हो आता तसंच समजा काय थोडंफार.
हो होती?
हो हो. अहो फक्त आवडत होती बाकी दुसरं काय नव्हतं ओ. आम्ही खूप सज्जन आहोत ओ. काय झालं? आम्ही आम्ही खूपच सज्जन नाही आहोत.
तुमचं काय नव्हतं ना?
आमचं तसं होतं फार. चार जास्त नै होतं चार चार चार का पाचच होते जास्त नव्हते.
किती चार का पाच होतं?
जास्त नव्हतं.
तुम्ही आता जा तुम्ही आता जास्त वेळ बोलताय.
काय नायी. आओ आमचं आ माझा ज्यो तुम्हाला सांगितलं बघा ओम गवई नावाचा मित्र त्याचे आतापर्यंत अठ्ठावीस झालेत ओ.
अठ्ठावीस लहानपणीपासून पाचवीपासून पकडलं तर नाही नाही, माणसं जरा आहेत थोडे हो पण मनाने चांगले होते हो.
मन चांगलं होतं मग कशानं काय होतं मग?
मन चांगलं होत म्हणून, तरी इतक्याच नाही मागे वागायच्या आमच्या मित्राच्या. आमची आता काय अस आमच त्यांना सांभाळता येत नव्हत तर आमचं काय सांभळ नको नको प्पा कोकण कणी नकोच आता. कामला. आम्हाला कोकण क्या समजले कशी?
नाही नाही सगळंच नाही होते. काही अश्या आहे चांगल्या
हो दशे चांगलेच आहेत, पण लग्न झाल्यावर घर फोडतील आमचे. हम् आणि ते दाखवतील चांगले. लग्न झाल्यावर घर पोडतील. जेवणामध्ये आम्हाला जव्हारची भाकरर नि उडत- ची दाळ आवडते. हो रोज जेवारची भाकरी जरी असली आम्हाला तरी खूप जाईल. नको नको नको! त्याच्यापेक्षा आम्ही स्वतः करून खाऊ. पण लग्न कर लग्न करणार नाही आता. आता बघितलं नाही का तुम्ही कशा न्यू दयला लागल्यात माणसाला अ कोणत ते काड्रमात मारा लागले कोणी. मग सोडून द्या लागल. त्याची आता ए खूप भ- किती वाटा लागली वो आम्हाला? ही दिातु ला हो मीज लागले होते कोण? हो, का-
अस लग् नाही तर काय काय करू शकतात? का करऊ शकतो.
का खो फे भहिरीत बोलायचे मस्त चांगली.
आणि बाकीचे
बाकीची पणी सगळी होतीती फार काय जी ज हे ऍडिक्शन वाले होते बघा, दारूवाले सिगरेट वाले राजी
रागीट? काय काय असं होते पण असे जरा
बोलायला होती थोडीफार होती बोलायला चांगले तवा ते चांगले रिकोवर झाले त्यानंतर ते बोलायला चांगले वाटायची. एकालेला हामचे आमची काही ना तू सांगितलं नाही हो मॅडमने आम्हाला.
हॅलो मग तुम्हाला कशी वाटली पोस्टिंग तुमची गोष्टीमध्ये काय काय घडलं
अ खूप आम्हाला मेन म्हणजे तर आमला आमचे जे क्लास मधले मुलींचे जरा आतल्या आत काळे पडलेत जरा व्यवस्थित झाका हम् आधी चेहऱ्यावर क देवाचे रूप होते आता ते दैत्यरूप दिसा लागले त्या पो म्हण हा तेच ते इंग्लिश मध्ये म्हणतात ना या
त्यांच अंतरमन दु
हो ह म का? त घालमध्येध्ये जमत नाही हो घाण केलेली जमत नाही आ मला हा होम
डायरेक्ट कॉलच हे करून द्या
असं पण आहे का?
ह मी काम करू? त्यालप ति हो
उद्या गुरुवार
आणि ते माझ्या कड बी चाळीस
आता चालू आहे हो तुज झाला ना नाही तू जेऊन घे आणि हा यश मानसिकते त्यानसार तती तिती आई वाटते म म्हणून मी आलोय मी आता आठवडा भर रिकामा आहे ते काम पैला करावं मग काय बोलताय अजून. आता माझ झाल ना की होते बा बाकी होते उ्या उद्या झा मला मेंट कमपट होलय कट होईल सेट राह मेड सेमिनार ए होलो म अच्छा ओके हो बरं झालं बरं झालं बर. काय झाले फक्त कम्युनिटी च होईल आता उद्या बाकी सगळच राहते आमच आमचा रोल नंबरने लांब झाला हो बारा झाला हो त्यामुळे जरा उशीरी आला आलंय
कितीदा.